हा बोला.
हम्म काय करताय.
काय नाय बसले ह ह.
ह ह निलेश भाऊ पण तिथंच हाय का हा हा.
हा आह्.
कुठं आहे ते वरती हाय का खालीय.
आम्ही नाही ते समोर बसले आहो घराच्या समोर जेवण झालं.
हा हां. मी पण घरातच बसले हा हा भान. जेवनच करतेय. घरी कोणीच नाही.
माझी चुन्याची बाटली तू कुटतरी टाकल्या. ह का बाकीचे कुठं गेले.
ह पंढरपूरला गेले निलेश भाऊ कामन हसताय.
ते अशेच हासतील आता.
माधुरी ताई माहेरी गेल्याय.
हा हा.
हम्मम्म आणि हे बाहेर. गेले भाऊजी पण बाहेर गेले मी एकटीचे हं.
तरी म्हणले तुम्ही जेव. ताना कस काय बोलताय.
आ सं.
हम्म.
सोणाला त्यांना ग केला होता मगाशी त्या म्हणे मी माहेरे. मग त्यांना केले का.
हा आजच त्या त्यांना सोडून आलो आम्ही त्यांच्या तिकडे सोसणी जो घालायच्या होत्या ना.
हां हां.
मेलो होतो मे आरा येला दीती.
हा त्या म्हणे थांबते दोन तीन दिवस मग येरी म्हणे.
हम्म आता आम्ही दोघी जाऊन आलो त्याच राहिल्या होत्या.
हा बरं आहे तेवढाच आराम.
हम्म तुम्ही पण गेले होता ना मागे.
हा मी पण जायला होते माधुरी तई पण जाऊन गल्या होत्या.
कस ना आज तेव सांगत. हम्.
त्यांना दंदाश गप्पा मारायचा अस दिला.
हा मी त्यांना म्हटते तुमच्या मोबाईलमध्ये ओपण खय म्हणजेुमच्याशीिका.
मग काय येतो तेवढच पाच कॉल होऊन जात त्यांना.
हा तच नाव.
ह.
बाळजोपलेय.
हम्म आज लयी लवकर
आवो लवकर आवरून ला म्हणजे टेनशन नाही राहत
हा हा झोका द्यायला नका आमच्याच गाणाला एक एक दीड दीड तास झोका द्यायला लागतो ह
हा का तो नाही तुम्हाला करमत नसेल
तवंगेला
हम्म हम्म तो गेलाय मामाच्या घरी कधी गेलाये ओ
कालच आव त्याला ताप येत होता ना नेमक्या मम्मी पण नाही घरी
हम् ते मम्मी ते किती दिवस गेले पंढरपूरला
उद्या येणार आहे मग शक्यतो तो पण यायला बसला होता
हा
हम्
तुमचं माहेर कुठेय
अ चांंदवाड जवळ उर्दुळू
भरपूर लांब आहे ओ
हो मग किती लांब आला ते पाहिला ना पाहाला सापडेच सापडे
ह भरपूर लांब आहे तस माझं जास्त जवळ येत
तुमच् जवळ आहे मला डायरेक्ट एक साईड पाहुणे दोन तास लागतात
एवढा वेळ लागतो
हम्म
तुम्हाला नवीन नवीन खूप वेगळ वाटत असलं एवढं लांब आल्यावर
नाही मी ईथ मामाकडे यायची ना त्याच्या व काही नाहीव
हो का
हम्म नाशिकला नाशिकला साप बडला
हा का
मलाही सातपूरलाच येल होते पहिला ते उर्दुला लग्न झाल्यावर आले तिकड
हो का
आता मणा लाला ला लांब आहेे म्हटलं म्हण जवळची पाहिजे ना
यायला जायला भरपूर हे होतं ना ओ मग
हा मग पूर्ण दिवस निघून जातो.
हम्म
पण मी शक्यतो बसनीच जाते मग बसणे कसं परवडत
हा बस नि कस मग परत जे नेऊन सोडत त्याला परत या
तान नाही हा
हम्म
परत हातधाडाय त्यायच मग सत्तर रुपयाे डार चांधवड
हा. किती बसतीनते किती बस ओलांडायला लाग
नाही ईतून मला पप्पा सीव्हीएस वरून बसून देता
हा हा.
डायरेक्ट चांदवडला ऊतारते म तिथं येतो भाऊ घ्यायला म डायरेक्ट उर्द
हा का
एकच
हम्म ह
नाही ना पन इथून नाही जात नाही ना मी बसनी
हम्म, दुगावला पण जाते ना बस तुला जाते का बस नाही हां हां.
एवढ जवळच्या जवळ नाही बसणी जात मी
हा.
वरण, पापड, चटणी
हम्म, हम्म
भाज्यांना काही राहत नाही तेच ना रोज काय कराव
काय? काय म्हणत्यात कशी झाली सौधी दि मोळ झाली हम्म, या आजची मुलाखात कशी झाली म्हटलीस?
हम्म
ते मला मागेच बोलल्या होत्या. पण नंतर काय मी विचारलं नाही त्यांना परत मग आता एक दिवस परत म्हणे म्हणे घेऊन टाक म्हणेच जाऊदे
ते म्हाला पण बोलत होते कर कर पण मग कंटाळ येऊन जातो माझे तर बाकीचे कॉल केले ते तसेच ये आज अचानक मेसेज आला म्हण व्हॉट्सअपला ते कॉल वीस तारखेपर्यंत पूर्ण करा नाही तर ते बंद होईल म्हणून म्हटलं आता पूर्ण करायला लागतील.
मग काय तर परत बंद झाल तर परत ते ओपन पण नाही होणार माझ्या या नंबर वरती
हा.
हम्म असं नव्हता द्यायला पाहिजे पण त्यांनी लिमिट ना
हा ना एवढं दहा दहा मिनिटच
हा हा ते पण आणि डायरेक्ट तीस कॉल आहे हा
सेफ आहे ना
जाऊद्या आपण काही पर्सनल इन्फॉर्मेशन बोलायचीच नाही त्याच्यावर.
हा पण मग ते अकाउंट नंबर वगैरे द्यायला लागत असेल ना.
हम्, काय माहती अजून पुढचं काहीच विचारलं नाही त्यांना.
हम्, हम्,
हम्म,
जाऊद्या काही फ्रॉड झाला तर पहातच आहे.
ह आहेच आपले नवरे निसतरायला.
हा म कायतर बँक
ह ह
मनावर एकाशाला राहत त्याच्यासाठीच तर
तु्हाला सांग हम्म
ह
त्यांनी नाही घेतलं का? त्या मोठ्या दिदी न तुमच्या काय नाव त्यांचं माधुरी हा
त्यांना अजून, त्यांना माहित नाही मी घेतलेलं आहे असं कोणालाच नाही माहिती.
हो का.
ह
तस आमच्या घरात सगळ्यांना माहिती.
हम्म, हम्, नाही अजून मी सांगाल यांना अजून नाही सांगितलं
मग यांना पण सांगितलेलं
नाही पण मग सोनायला त्याने जेव्हा हॲप दिला तेव्हा इथंच होते तेे काही बोलले नाही म शक्यत माहिती असेल त्यांना पण अजून मी माझ्या तोंडाले नाही सांगितलं
हा का
हम्म
पोटभर जेवण करत जाते म्हणते
झाला ना जेवण कमन दामागे
बाकी काही नाही आवरले आज लवकर
हम् हमं
आताशठ वाजले
काय झोपायला जायचंय का
अ नाहीऊ
ह अ
लवकर आवरतात कस छान वाटत
हा मग लेट आवरलं का कायला भांड्या घ झो ला जायच ते मी तज भांडे बिंडे सही गोळा करून ठेव
हम एकटा असल्या काही नाही वाटत मग गोळा करून ठेवले दुसऱ्या दिवशी घसला माणूस
हा तुम्ही किती कॉल केले
माझे फक्त आटकॉल झाले
ह
आपण केलं तरच काउंट होतो ना
हा एक साईड
हम्म.
उद्या घरीच आहे का तुम्ही
हा घरीच आहे.
हा मग उद्या उद्या करा मला कॉल मग पाच परणाहन जाते.
हा एवढीच तीस करायचे म्हणजे मा प्रश्न पडलाय मला आणिज ते मोबाईल मध्ये ओपन करायला लागेला प होत का? नाही हो दहा दहा मिनटात या काश तीस कॉल मर देनती काला बस.
काम नाही काय त्याला काय होतय का?
हा मग इतर वेळेस बरी बडबड कर दे.
बरं मी अशा नाही बोलते कॉलरवररी बोलत जाईल का?
हम्म. पु तं काही किती वाजता उठत तुम्ही
मी सकाळी किती साडेसहा पावणे सातला
हा.
हम्.
आमचं तेच मग सव्वा सहा साडेसहा
हा त्या दरम्यान ठायलाच लागत.
हम.
पाणी आलं पण मग पाणी भरला, मग मी तेच आज लय लेट आल होत, अकरा वाजता आल होत डायरेक्ट.
हम्म, पाणी किती खराब येत होत आज?
हा ना, डायरेक्ट खडूळ येतय पाणी.
हा चांगलं आलं आता असंच यायला पाहिजे.
हा, आज थोडा बरा होता. नाही, ते फिल्टर मधून सुद्धा डायरेक्ट गढळ पाणी येत कधी कधी
ते फिल्टरच होत नव्हतं वाटतं ना.
हा एक ह एक मिनट थांबा हा, चालू राहू द्या.
हा.
तुम्ही का?
हा.
जेवण करायं माझ्यासाठी आणला का? हॅलो!
काय ओ काय आणू तुमच्यासाठी?
कुरकुरे काय?
दोघचयं म्हणून का जोडी
नाही नाही, आणत राहत त्या असही कधी पण. काल भाऊजींनी आणले होते हम्म.
हा हा.
परत हम्म, झोपायच का?
मला वाटल, जोडी घरीय दोघचयं म्हणून ह चालेल दहा मिनटात झाले होऊन गेले, दहा मिनट होऊन गेले चालेल करू काय म्हणू?
हा हा, आता वेळ आहे का नंतर करू? करा नाही तर उद्या हम.
आता उद्याच करू?
खायला.
हा येऊ का खरंच? नका नका खा तुम्ही. हा, ठीके ठीके.
हो.